ते कायतरी मला वाट टेक्निकल प्रॉब्लेम आहे वाटत त्याच्यात त्याता काय माहिती नाही चालायचं. बोला तुम्ही आज कुठल्या विषयावर बोलणार.
आज काय बोलता आज.
काल आपण सहल सहलीवर बोललो आज वाहतूक वा चुकीच्या नियमांवर बोलूया वाहतूक
अ नाही तरर स्पोर्ट्स बद्दल बोलूया.
चालेल ना चालेल हो ठीक आहे ठीक आहे.
चालेल चालेल. हा खेळ तर आपला चालूच आहे आयुष्याचा पण खेळ चालूच आहे. तो रोज आपण खेळत असतो हो तो तर आपण रोजच खेळत असतो.
खेळत असतो बरोबर आहे.
हो आता म फुटबॉलची क्रेज चालू आहे.
हो.
फुटबॉल बघता की नाय तुम्ही
नाही सर फुटबॉल एवढ्या रात्री अ बघण्याची कॅपॅसिटी उरत नाही.
हा हा नाही नाही तसं नाही रात्री अस नाही. म्हणजे असं हायलाइट्स वगैरे किंवा हो हो मी पण हायलाईट्स बघतो आम्ही कुठे रात्रीच एवढं जागरण वगैरे करणार. क्रिकेट साठी नाही एवढं करत तर याच्यासाठी कुठे फुटबॉलसाठी कुठे करणार.
फुटबॉल चे हायलाइट फक्त मी पोर्तुगालचेच बघितले.
हा हा हा हा
कारण तो प्लेयर एकच आपला प्लेअर फेवरेट आहे त्याच्यासाठीच मॅच बघणं होतं. नाहीतर काय बोल बघणं नाही आ हो रोनाल्डीनो साठी
हो सगळे स्टार प्लेअर चे टीम बाहेर गेलेले येत. आता फायनल ला अर्जेंटिना आहे आणि दुसरी कोणती स्पेन ना
स्पेन आहे स्पेन
स्पेन आहे हेच आपले म्हणजे खेळाबद्दल बोलायचं म्हणजे काय आपला आता हा फुटबॉल जो आहे तो एवढा जगभरात एवढा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये आपला देश क्वालिफाय होत नाय बघा
हम्म ती शोकांतीका हाय सर
शोकांंतिका म्हणजे खूप मोठी शोकांंतिका कारण दीडशे करोड अ लोक लोकसंख्या आपल्या देश देशाची आहे. तिथे आपण एक आपली टीम पाठू शकत नाय क्वालिफाय करू शकत नाय.
नाही आपल्याकडे सगळ्या म्हणजे देशातल्या जे प्लेयर आता पण खेळतात ना कॅलिबर आहे. पण जो कॅलिबर म्हणजे जो म म्हणतात ना काय ते त्याला अ क्रिकेटला जेवढा हे दिला जा
हो तेच तर आहे क्रिकेटमध्ये जेवढा ते लोक पैसा ओततायेत. हे सगळे म अ बिझनेस मॅन नंतर अ ऍक्टर वगैरे तर तो पैसा ते लोक फुटबॉलमध्ये टाकत नाहीत.
नाही. प्रॉब्लेम तोच होतोय की त्यांना ह् अगदी बरोबर
मग नाय त्याच्यामुळे आपला तो पण पुढे जाईल ना कारण भरपूर भरपूर टॅलेंटेड प्लेअर आहेत.
हो.
अर्धे प्लेयर तर रिटायर झाले.
काय करणार पर्यायच नाय ना त्यांना फायनान्सच नाय मिळत तर ते तरी कसं म्हणजे प्रॅक्टिस करायला म्हणा मैदाानं उपलब्ध नाहीयेत. पैसा नाहीये कोच ठेवण्यासाठी आणि हे खेळ ठेवण चालू ठेवणं किंवा ती एक्सरसाईज करून घेणं एक्स एक्सरसाईझ मध्ये काही इंजुरी आली तर त्याला पी जी ओ ठेवण. हे त्यांना पण परवडलं पाहिजे ना
आणि कसं आहे माहिती आहे मुळापासून आपल्याकडे हे नाहीये तिथे अ अ म्हणजे फॉरेन मध्ये जिथे फुटबॉल खेळला जातो तिथे लहान पणापासून पाचव्या वर्षापासून तिकडे क्लासला टाकतात.
अगदी अगदी
म्हणजे तिथे मेहनती खेळ पण होतो तुमचा व्यायाम होतो तुम्ही फिट राहता सगळंच होतं.
क्रिकेट क्रिकेटपेक्षा खूप सुंदर फिटनेस साठी हा गेम चांगला आहे.
हो हो तेच आहे ना असं मैदानी खेळ खेळतय तरी कोणी येते. आता सगळे मोबाईलवर बसलेले आहेत मस्. आपली जी पिढी होती ती शेवटची पिढी होती मैदानी खेळ खेळणार्याची. आता सगळे टाफ मजा जात.
एक टफ कृतिम मैदाना बनवलं असतं म्हणजे.
खेळायचं पण आपण आणि पैसे पण आपणच द्यायचे हो. म्हणजे आपण. नक्की प्रगतीकडे जातोय की कुठे अधोगतीकडे जातोय.
नाही हे अधोगतीच आहे आपण आपले मैदान. मोकळी मैदाानं बिल्डरच्या घशात घालतोय आणि. ते मॉल उभे केले आहेत आणि जी टर्फ उभे केलेत.
हा हा.
म्हणजे तुम्ही पैसे जिथे फुकट खेळायचा वेळेते तिथे लोक पैसे देऊन खेळतात.
हो आणि ह्याला जबाबदार पॉलिटिशयन्सच आहेत.
हो.
ज जमिनी बिल्डरच्या कशात घालणार. आणि तिथं तिकडचा हिस्सा मागणार.
नक्कीच.
त्यात तुम्ही डेव्हलप करा अ आणि आम्हाला पण द्या अर्धा पैसा. अ पण तिथे खेळायला प्रोत्साहन देणार नाही. कोणाला अ एक मैदान मुलांना देणार.
नाही नाही.
कि द्या बाबा मुलांना खेळू दे या एरियातली मुलं या्या महिलांना खेळतील. तं नाही. तो बिल्डरला देणार हो तिथे तू टब बध मग तिथे आपण विकत देऊ.
ज हो उलट त्या त्या तथ पैसे देतील कोणातरी तिसऱ्या व्यक्तीला. कि हे पैसे माझे घे आणि गुंतव तिथे आणि तिथे रोलिंग चालू कर.
तेच तेच म्हणजे पैसा वाढवतात फक्त. लोकांच्या अ म्हणजे हेल्थकडे लोकांच दुर्लक्ष. क्ष सगळ स्वतः बरोबर करता करत घरी वगैरे.
हो पीट एकदम बरोबर.
वा. आता तेच चालू सगळं राजकारणमध्ये तेच चालूय ना खेळच चालू आहे सगळीकडे.
सगळ्या लोकांचा पूर्ण हेच केलंय त्यांनी.
हा.
टार्गेटच केलंय सर्वसामान्य लोकांनाच टार्गेट केलंय नाही नाही नाही. हो. तेच्.
अछे भरपूर विषय आहेत ना. तेच ना खेळ हा भरपूर खेळ आहे आपले आपला मैदानी खेळ कबड्डी आहे हॉकी. क आहे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे मग त्याला कुठेच स्कोप देत नाही.
नाहीच.
नंतर तो आता कालच मी न्यूज म काहीतरी वाचला आपला जो. अंडर दोखेय.
हा.
तो तिकडे शिकवला तो स्पेन मध्ये.
बघा. म्हणजे बाहेरचे पाश्चिमात्य देश सगळे आपल्या संस्कृतीला. मबणी फॉलो करतायत. आणि आपल्याकडे आपल्याकडेच म्हणतात हो दिव्या खाली अंधार आहे
तिकडे कात त्या खेळायला वेगळं नाव आहे मला तर आठवत नाहीये पण बघा ना इकडची संस्कृती लोक घ्यायला मागत
घ्यायला मागताय सर ते सगळंच आहे ना सर की आपली संस्कृती आहे जेवढी चांगली आहे ती ते अडॉप्ट करतात आता कृष्णा सारखं कृष्णाचं जे त्यांनी हे केलं राधेकृष्ण कृष्ण आहे त्यांच हे करताय अ फॉलो करताय लोक इस्कॉन सारखी संस्था आहेत त्या फॉलो बाहेर वाढते आपल्याकडे कुठे नाहीच होतय ना
रोजचे जे पारंपरिक खेळ आहेत ते बंद करून- हे लोक स्वतःचे खेळ बिझनेस प्रमाणे आपल्यावर लादले जाते- हे तुम्हीच खेळा, एवढंच खेळा.
विटी दांडू सारखे- खेळ खेळायचे विटीदांडू असेल खो-खो असेल कबड्डी असेल- ते आता काहीच नाही राहिलंय.
मग...
त्या मुलांना फिजिकल हेच नाही अशे- शाळेत जरी खेळा, खेळ असले तरी ते काय खेळ- बॅडमिंटन नाही तर काहीतरी असं काहीतरी झालं अस कॅरम बिरम द्यायचा-
तेच ना आता आपण आपल्या, आपण आपल्या- वेळी खो खो-खो खेळलोय, कबड्डी खेळलोय, क्रिकेट खेळलोय. पण खेळायचो ना मैदानात जाऊन खेळायचो. आता ह्या लोकांना थोडस कुठे पडलं तर ख आई लागल- मला खरचटलं अरे खरचटूदे लागू दे जरा-
हो ना त्याला पडल्याशिवाय थोडच कळणार ये-
पडल्याशिवाय काळणार नाही ना तुम्ही पाण्यात पडल्याशिवाय तुम्हाला पोहायला कसं शिकणार तुम्ही लोक? आपणच आपल्या आता मुलांना असं वाटतय कि काहीतरी- आता विकत तर विकत पण लावलेच पाहिजेत मैदानी खेळ.
मग
काय करणार ते काळाची गरज नाही तर अ म्हणजे शारीरीक- वाढ होणार नाही, शारीरिक हालचाल होणार नाही, नसा मोकळ्या होणार नाही. सगळच किती-
जेवढी ऍक्टिवनेस असेल मुलाचा तेवढा तो त्याच्या शारीरिक- अ ह्याच्यासाठी चांगला आहे ना-
आणि आता हे सगळं आपल्या भारतामधून निघून बाकीचे देश फॉलो करत आहेत. आपली संस्कृती... जपानमध्ये गेला ते मैदानी खेळ फॉलो करतायेत- चीन मध्ये गेला तिकडे मैदानी खेळ फॉलो करतात-
त्यांची किती ऑलिम्पिकसारख्या चांगले चांगल्या ह्याच्यात- त्यांचे किती गोल्ड मेडल असतात-
मग ते केनियामध्ये, केनियावाले, अमेरिकावाले-
आपल्याकडे टॅलेंट असून त्याचा हे नाही करत त्याला-
टॅलेंट असुन पण त्याच प्रोत्साहन देत नाही त्याचा गैरवापर केला जातो. असं होतंय....
तेच तेच झालंय सध्या खेळाच्या बाबतीत लोकांची मानसिकता बदललेली आहे. ते पैशाच्या दृष्टीने बघितलं जातं पण कोणाला देशाच किंवा काहीच- पडलेलं नाहीये.
आता तुम्ही बघा ते आय पी एल मध्ये खेळण्यासाठी-
हो...
किती मुलं हे देतात अ मुलाखत देतात.
बरोबर.
पण त्याच्यामध्ये निवडले की ते आता फक्त तेवढ्या पुुरतेच.
तेवढ्या पुुरते जे त्यांचा परफॉर्मन्स त्यांच्या टीमचा वाढवतील तेवढेच.
हो असंय.
टीमला जिंकून देतील खेळतील तेच आणि त्या आता तेच काही खेळाडू बघा ना. आय पी एल मध्ये त्यांचा परफॉर्मन्स किती हाय होता. आता जे खेळायला गेलेत बाहेर टीम मध्ये. तर त्याचा परत तिथला परफॉर्मन्स किती लो आहे तो.
ते आता तेच झालं ना आता आपण आपण बघा ना आपलंच उदाहरण घ्या आपण पहिले खेळायचो ते मनापासून खेळायचो.
हो हो.
आता पैश्यासाठी खेळतात.
हो बर.
मग ते सांगा ना.
तेच सगळ्या गोष्टी बदलल्या वेळेनुसार पैशाला महत्त्व आलेलं आहे. खेळाला राहिलं बाजूला खेळाचं काय एवढं हे नाही.
काहीतरी बदल झाला पाहिजे निदान खेळ तरी पाहिजेच.
खेळ तरी पाहिजेच आणि खेळ पाहिजेच मैदानी खेळ हे पाहिजेच कारण त्या य मुलांच मुलं म्हणा किंवा मोठी माणसं पण खेळतात चांगले चांगलं खेळतात.
कोण?
आपण आपल्याारखी लोक पण चांगल्या चांगल्या खेळ
हो हो हो आता आता मी पण आता माझं पण जागे भाऊ आता हे आता थोडं आता मी पण मी पण क्रिकेट वगैरे खेळायचो फुटबॉल. किंवा काय ते खो खो वगैरे खेळायचो. म्हणजे आता फक्त तर दीड दोन दोन तीन वर्ष झाली. आता मी टफ मध्ये खेळायला लागलो.
बापरे. म्हणजे बदल बघा किती किती बदल होतो नाही नाही.
म म्हणजे तेच करावं लागेल ना मैदानाच उरली नाही तर आपण जाणार कुठे खेळणार कुठे. म्हणजे आप आपल्याला आपला रस्ता मध्ये दोन भाग करून दिलेले आहेत. एक तुम्ही त्या रस्त्याने घरी बसा. नाही तर इकडे टफ मध्ये खेळ असं तो मैदानात अस बंदच करून टाकलेलं आहे.
मैदान उरलीच नाही तर शिल्लक हो.
चला मग ठेवतो. आपण बोलू परत नवीन विषयावर नवीन दिवशी ओके ओके बाय. हां